हॅलो, आवाज येतोय का?
हा- हा नमस्कार आवाज यायला-
काय चालू आहेय की?
काय ना हो सर्दी झाली जराशी.
हो का?
हम्म या धुळीमुळं सर्दी झाली कस काय ते
हाव ना हाव ना ते धुळीमुळं आणि गाड्यामुळं या पेट्रोलच्या गाड्यामुळं
हम्म हम्म.
त्याच्यामुळं लय म्हणजे असं म्हणजे नाकात जाणं ते घाण म्हणजे आपलं शरीरात जाणं फुफ्फुसात जाणं
हम्म हम्म.
त्यामुळं ती होते होतेच ना.
तोच तर ते धुळीमुळे खूप सर्दी झाली मला असं वाटतं प्रदूषण नाहीतर काय नाही थोडसा जरासा फिट असतो आज मी
हो ना हो ना तुम्ही तुमचं कॉलेज आहे तुम्ही ते तुम्ही शहरात राहता का त्याच्यामुळे थोडे जास्तच होते ते.
तेच तर शहरात आहे आणि ते कॉलेज हायवेच्या बाजूला रे . पूर्ण रस्ता ब्लॉक राहतो एवढे वाहन येतात.
त्याच्यामुळेच मग थोडे प्रॉब्लेम म्हणजे आ हे होतेच.
हम्म. तेच तर आता काय आता त्या गाड्या तशे चाल्या तू फट फटफटते काय
आपलं तरी ठीक आहे हो, मातारी आपलं तरी कमी आहे इकडं आपल्या इकडे तरी दोनशे की कायतरी ती एच पी होते कायतरी
हम्म हम्म.
तर दिल्लीला इकडं तर ज लय पॉल्युशन आहे लय.
हम्म ते एअर क्वालिटीवाली ना.
हा मा
हो तिथली एक वी आहे त्या दिल्लीची एकदम जास्त हाय आहे हाय.
हो ना चारशे तीनशे आपल्याकडे तरी दीडशे दोनशे पर्यंत राहते मेंटेन.
हाव हाव आणि मला तर वाटतय जसं नंबर . .
हो ना आता बाकी तरी इकडं आपुण आता खेड्यानं यांना त्यानं राहतो. तर चाळीस पन्नास, चाळीस परा पन्नास चांगली आहे.
हम्म हम्म.
दिल्लीला चारशे साडेचारशे म्हणजे ते कमी झाली का ती?
तिथले लोकं, तिथले पक्षी, जनावर कशे असतील आता?
हो ना. आता त्यांनी म्हणजे सरकारनं बी डिसिजन असं घ्यायला पाहिजेत कि बा पेट्रोलच्या गाड्या कमी आता विकण्या तरी कमी करा पाहिजे. इलेक्ट्रिक गाड्यावा बावा तुम्हीं सजेस्ट करा इलेक्ट्रिक गाड्या.
टेनतर पण चालूच आहे थोडं थोडं इलेक्ट्रिकलचे की. गल घ्या हे घ्या ते घ्या ते इथनॉलचं काय आयडिया .
ह. इथेनॉलचं तर ल अवघड काम झाले की त्यानं म्हणजे आता मी एक इंस्टाग्राम पाहत होतो तर एक इन्फ्लुएन्सर ते असं हे करत होतात. त्याची म्हणजे थोडी डिटेल त्या फॅक्टरीची याची त्याची डिटेल टाकत होता रील वर
हम्म हम्.
तर ते बनवायसाठी. एक लिटर इथनॉल बनववायसाठी कित्ये लिटर पाणी लागते म्हणा.
हो का.
आणि एअर क्वालिटी इतकी खराब होती त्यानं इतकं इतकं नतरीिच्यातून म्हणजे आपल्या इकड तरी. थोडे कारखाने हे ते कमी निघते मणात त्याच्या फॅक्टरीतून निघ. ते का ते लई निघत ल ते एअर पोल्युशन लव होते त्या ल. लय घात काय म्हण ब ते.
मणून हे सरकारला पहिल्या समजायला पाहिजे एवढं पोल्यशन तसं तर लोकांला किती त्रास होईल.
हो ना म्हणजे लोकाला त्रास म्हणजे काय पूर्ण तिथलं म्हणजे त्या पूर्ण शहराचं. नुकसान होत असेल या इथेनॉल मुळं.
हम्म हम्.
तर यायनं बंदच करायला पाहिजे ना हे प्रोजेक्ट हे.
पळत्यवस्त.
आता याच्यामध्ये इथेनॉल मिक्स केल्यामुळं गाड्याचे इंजन खराब व्हायल येतं.
हो हो मी असं खूप गड्या ऐकले की इंजन वगैरे खराब व्हायत म्हणून हे असं. मग आता जे नवीन गड्या घ्यायलाेत यच कस.
ह तर ते तर असं म्हणजे ते इथेनॉलची तयार करणारी कंपनी आहे. आणि जे रोड मिनिस्टर आहेत आपली. य तर म्हणाले तर गाड्याला काही नुकसान नाही म्हणजे आम्ही पूर्ण हे केलंय.
हो तर ते मला समज झाले की हे लोक मुद्दा करायले तर इन्शुरन्स. की जे आहे ते ओरिजनल प्रदूषण मु. काय समजण झालेय काय आहे काय नाही ते.
म्हणजे कशामुळे व्हाले हे तर समजच ना गाड्याची क्वालिटी बी खराब व्हाली.
म तेच तर आताच वर्ल्ड जे आहे ते पूर्ण फेक वर्ल्ड आहे. याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे खूप हे धोकादायक सध्या तरी.
म्हणे काय कोणी कोण म्हणजे कोण चांगलं आहे राजण. करणार आणि कोण खराब आहे.
ह.
काहीच सांगतय नाही हे फक्त पैशासाठी चालू आहे आहेेत. विरोध करणं हे पैशासाठी फक्त विरोध करणं आहे.
होन.
म्हणजे आता जर काही विरोध करायचा असतात तर विरोधी पार्टीने विरोध केला नसता का इथेनॉलवरर.
मग तेच तर मग विरोधी पार्टी चुपक्या बसून आजही पण.
म्हणजे का बरोब वा असूये म्हणजे त्यांना बी काहीतरी हिस्सा असेल ना.
नाही दोस्तो त्याला मला असं वाटतं की काही ना काहीतरी फायदा व्हायला आहे जिथं विरोधी पारथ. पार्ट्यान भाग घ्यायला पाहिजे विरोधात जायला पाहिजे जात नाही.
हो ना हो ना विरोधच झायला पाहिजे त्यांनी कस की ते त्यांचा म्हणजे हेच ना मूलभूत हक्कचं आहे ना बा विरोधी पार्टी आहे तुम्ही जे गलत व्हायलय तिथ तुम्ही बोलू शकता ना
तर एवढा मोठा मुद्दा आहे हा याच्यावर तुम्ही विरोध करणार दुसऱ्याच गोष्टीवर विरोध करायला
आता विचार करा दिल्ली मधे मोदी सरकारनं फक्त एअर पोल्युशन वर सरकार आणले
हो हो
एअर पोल्युशनच्या मुद्द्यावरच सरकार आणलं तिथं
हो.
वर्ष झालं येऊन काय फरक काहीच फरक नाही अजून
नाही फरक नाही पडत कारण आपलं ते वातावरणच तसय पूर्ण प्रदूषित करून टाकले सगळ्या लोकां हो
हो ना आता विचार करा तुम्ही दिल्ली मधी इतकं पोल्युशन आहे भार पूर्ण भारतात जगात नाही तेवढं तिथं असेल मलातर वाटतय
हा दिल्ली एकदम ग्लोबल रँक मध्ये येतो टॉप टॉप टू मध्ये टॉप थ्री मध्ये
मला त वाटतं तिथल्या लोकांचे कमीत कमी दहा दहा वर्ष कमी होत असतील जे जे तीस तीस चाळीस चाळीस वर्ष तिथे राहिले त्याची दहा दहा वर्ष जिंदगीतली कमी होत असतील
हा बरोबर आहे ना कारण खूपच खूपच त्रास होत असेल तिथत्या लोकांना
हम
मला तर असं वाटतंय कारण पुन्हा गाड्याच्या वॉलेटा तसच होत्या इलेक्ट्रिकल तर मस्त आहे मला वाटतंय पण इलेक्ट्रिकलचं कसं आहे की ते स्पोर वगैरे ते कायतरी चालू होतं त्या माग प्रकरण
हो तेच तेवढं तर या पेट्रोलच्या बी गाडीत आहे ना तेवढं तेवढं जर का बघत असाल माणूस
तर प्रत्येक गोष्टीमध्ये निघते ना कोणत्या कोणती गोष्ट नाही अशी इथं जिथे एरर डिबग्स डिबग्स होत नाहीत म्हणजे ते डॅमेज पिसी येत नाही असं होईल का कधी
मग ते सर ते लोकांला समजायला पाहिजे कारण कसं असते माहिती की तुम्ही ती वस्त घर आहे म्हणून मी काही पण करू शकतो
हा
जर माझ्याकडे गाडी असेल तर मी गाडी फुकून देऊ शकतो कारण ती वस्तू चालू नाही म्हणून मार्केट म
हो ना चालू चालू नये ती आणि इन्शुरन्स भेटाव त्यांचं कसं आहे कंपनी काय म्हणती तुम्ही हे जे गाडी जळाली हे कोणाला सांगू नका आम्ही तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देऊ दुसरी गाडी देऊ आणि इंशुरंस क्लेम करून देऊ म्हणजे हे पैसे असं भेटू लागल्यावर लोक करणार झाले ते काही ठिकाणी असं बी होतय ना
हम्म लोकच थोडशी हेेत हो म्हणजे समजूतदार लोक नाही आ सगळे माणूसकीचा सगळा हे निघून गेला खरंच
नुसकी म्हणजे राहिलीच नाही
हम्म हम्म नाही खरंच
काय तेल म्हणजे काय काहीच नाही करू शकत आपण असं नाही की ब एका गोष्टीमध्ये व्हायले म्हणून असं सगळ्याच गोष्टीत व्हायले
तेच तर आता मझा तर विचार होता की मला बुलेट घ्यायचे म्हणून आता पण काय आहे प्रदूषण बाईक
इथेनॉल इथेनॉल पेट्रोल ते ऐकून तर वाटायलय एवढं महागाचीाडी घेऊन जर का खराब झाली गाडी
मग मला तेच वाटायलय की एवढ्या महाग गाडी घेतली आपण साडेतीन चार लाखाची जर खराब झाली तर मग काय करायचं
खराब झाली व्हेजच देईन गेली
हो मग तेच तर किती होताय त्याच्यात किती पेट्रोल टाकायचं किती इथन वॉल् वगैरच
असं आहे ना
तीन एक्स्ट्रीम, अन पॉवर अन, हे काय दहा पेट्रोलचे प्रकार ठेवलेत, एकच ठेवायला पाहिजे, खतम करायचा विषय
क्लीन पेट्रोल पहिले जसं होतं तसं पेट्रोल तुम्ही का नाही आणू शकत? आता आपणच नाही भारतातच का बर भाव एवढे जास्त येत?
तेच तर, आणि त्यातल्या त्यात भावही जास्त आहेत आणि पेट्रोल मध्ये भेसळ ये.
हा, आता तुम्ही म्हणजे छोटे-छोटे देश छोटे-छोटे देश, आता शील श्रीलंका सोडून द्या भूतान हि साईडचेरीस आपल्या, त्यांचे भाव फक्त फ पंच्याऐंशी, सत्त्याऐंशी, रुपये लिटर पेट्रोल आहे त्यांच्या इकडं.
म तेच तर
म्हणजे आपल्या इथं एवढा भाव आहे, म्हणजे मलतोट टॅक्स लावण्यात थोडी प्रॉब्लेम बी होत असल. म्हणज दोन गव्हरमेंट टॅक्स लावतात एक तर राज्य सरकार बी लावतय, आणि सेंट्रल गव्हर्नमेंट बी लावते, भारत सरकार बी लावते.
हो.
म्हणजे यांचे पैसे किती व्हालेत, यांचे कमीत कमी म्हणल तो या दोघांची मिळून, एका लिटर माग तीस ते चाळीस रुपये घ्यालेय सरकार.
हो, बरोबर. इंच्यामुळेच ते पेट्रोलचे भाव वाढलेत.
म्हणजे मला तर वाटत, सरकारनं असं करा पाहिजे काही गोष्टी म म्हणजे अ काही गोष्टी मधी, भाव म्हणजे जी जी. एस. टी नसायला पाहिजेत.
हा मला तसच वाटतं, की काय काही गोष्टी मधी, खाण्यामध्ये
ज्या बेसिक गोष्टी होेतात, जे परमान म्हणजे जास्त निगडे, त्या गोष्टीमध्ये जीएसटी नसायच पाहिजे.
ते तर तुम्ही गाड्यावर जी. एस. टी लावा बा, कारवर लावा, गाड्यावर लावा, दुसऱ्या वस्तूवर लावा. मला असं वाटतं की, जी शेत शेतकऱ्याचं, आणि जे अन्न पाणी हे वैगेरे त्याच्यावर जी. एस. टी नसायला पाहिजे.
हो, हेच्यावर पण हाय जी. एस. टी आता तुम्ही म्हणता की बावा, याच्यावर तरी जी. एस. टी पेट्रोलवर कळून द्या मात्र गाडीवर पण जी. एस. टी लावतात ते, रोड टॅक्स लावतात. ओके, रोड टॅक्स, गाडीवर जी. एस लावतात, रोड टॅक्स बी लावतात, आणि त्याच्यावर टोल टॅक्स बी घेतात.
मग तेच तर आता कसं आहे माहिती आहे का, जर मी एखाद्या कंपनीत असल मला पहिल्यांदा सॅलरी कटूनच येते जी. एस. टी. ची.
हो ना.
आणि ती जी. एस. टी कडून जर मी एक चिप्सचा पुडा जरी घेतला तर, त्याच्यावर जी. एस. टी लागणार, हे असं नसाला एकदा ज जी. एस. टी एकदा जर जी. एस. टी लागली तर, त्यानंतर जी. एस. टी लागूच नाही कुठंच.
हा.
हम्म! माझं तर असंच म्हण आहे.
याच्यावर आता काय आपण बोलून फायदा नाही ना हो?
हा हो, ते तर आहेच की. काय ती पहिली तरी होती अठ्ठावीस, तारखे आता तरी बरं आहे की, अठरा तारखेवर आणली म्हणून.
हो ना, थोडं कमी केले, काय नाही काही तरी.
हा काही ना काहीतरी आपलंच घेऊन आपलंच कमी केले लोकाला चांगलं वाटाय गाड्या वगैरे स्वस्त झाल्या जरा
हे असंच करणार आहे जे निवडणूका आल्याय कमी करणार म्हणजे लोक सरकार चांगलं वाटणार
हा हा बरोबर आहे पता काय जाऊ द्या हो ठीक आहे ठीक आहे